हम् हॅलो.
हम्म. बोलायले वेळ आवरायला, ते पहिले ना, ना म्हणजे दहा प्रश्न होते ग, त्येच्यात लई हे झालं म आता पाच मोटले नाही, म्हणजे?
म्हणजे पहिले दहा बाकी होती ना माझी त्येज्यातून कॉलिंग झाली आता, या पाच मधून नाही झाली. म्हणजे दोन वेगळे वेगळे ऑप्शन आले मला.
तुमचे पहिली बाकी होते मानत्या.
हा, दहा बाकी होते माझे, त्येच्यातूनच लावलं आता
आणि एकच काय कळण तुम्हाला.
त्याच्यात ऑप, ऑप्शन हे तशी. अम्म, तुम्ही ते संगती केले का?
हां.
बरंय
हम्म, आणि मक सपतेय
शेतकरी गं
हम्म्म. हम्मं एक केला ना, आमच्याकडं पहिली हेयल होत ना, बाया नाही करीत का, कोण नाही जात.
नाही बाई आपल्याकून नै होणार ती, आणि सर म्हणत्यात, गट नाही केलं तर पेमेंट नाही
नावाल करून ठेवले, बाकी कही हो आत
पण ते येत
म येवू आली
दशपर्णी करायला लावत्या आणि मुळे अर्क करायला लावत्या, आम्ही केलं बै ते एक वर्षले गा ला म्हण.
हां
पण आमाला पुण्याला हे भेटले होते, एक लाख रुप व्यवस्थित भेटलं त आम्हाला, हा पुण्याला गेलतं आम्ही.
कितीवा नंबर आलता? दुसरा हम्म हम्
हम्म.
मग एक लाख रुपयाच कमी तू आला.
एक लाख रुपये आलते मंग. हा पची, एक रुपयं देनं नाही, घेनं नाही भाड थोडं त्यांच्याकून जा यायचं, परत आमिर खान सोबत फोटो काढलीत
मग बाईल घस लालूस द्यायची ना तुम पैशाची.
म आता सगळला माहिती आमच्या गावात पुरी चर्चा व्हाली पण मग बाकीच्या बायान काय चर्चा केली. नाही बाई त्याला वेळ लागतो आणि ते आठ दिवस आली मिटिंग राहती राहती आणि मग.
खर्चे दहा दहाजार भेटले होते ते कुठे गेले मग.
मग तेच ना ते लक्षात आलं पाहिजेल महिलांना.
म
आपल्यासारख्या जमतो ताई इथे ये शेतकरी बायांना त्या शेताची राणी राहत्यात त्याची मोठाली परिवार राहत्यात त्यायचं नाही जमत
त्याची माणसासणी रोजगार दया.
आस राहते
माणसंच विरोध करत्यात तुम्हाला काय आम्हाला. काई काई समजून घेते बाई आपली माणसं लय चांगली त्या मनान लोकच माणस लय घान हा मग. केलाय राणी बाई जेऊ देत नाही मीटिंगला जाऊ देत नाही मानसाला नाव ठेऊन फायदा नाही राव. हा शेवटी बाया तशा वागत्यात मग ते खरं हाय. म एक बाई तशी वागली सारगाव तस वागायला लावतं ना आपल्याला.
हाव
म. आपल्या वागण्यावर हे ते. मग एक वांगली वागती पण म साऱ्या बाया घेऊन बसती.
हा आस हाय ते
आ हा मग माणसाच म्हणणार त्या बाई सोबत तु नाही दिसली पाहिजे त्या बाई सोबत त्या बाईच्या घरी काहीले जाती.
हम हाव बरोबर हाय
मसाला. माझं चालू हाय पैसे कमी झालं. हम इकडे गेलतो एक बाई हाव तवाच ओळखलय गे
तब्येत खराब नि यम जमला चाललीय इकडं चाललीय आली ना आता अशी हे झालती तिची त आवसान म्हणलं आरे बाप त्याच्या मूळचं माणसं पाठवत नाही म्हणलो.
पण तू प्रशिक्षणाला जाईल पण ते सगळ्यांना कळून चुकलच हाय ना म कळत व्हय लगेच
लवकर सुरू करून घ्या. बर बर लावायले. भात लावून घेते मग हा.
हम